हॅलो काय करतोय? काय नाही बघ बसलोय आता जरा फिरय गेलतो
कुठ गे कुठ गेलता फिरायला.
गेलतो जरा वैभव वाडीतन आपल्या इथ धबधबा हाय म्हणून तिथ. तो जरा फिराय
हा कसलं धबधबा आहे पाण्याचं वय?
पाण्याचं अंस नाही पाणी ते ज्या धबधब्याच्या खांलन अस वाहतय आपला भारतातलाा पहिला हे काचचा पुला पूल काचा चा ब्रिज
हा हा देखल पनीणी होते आहे.
खाड पाणी होते जसं चायना चायनाला आहे मोठा ब्रिज
हा हा
काचा जा
हा हा
तसा आपला भारतातला पहिला इथं वैभवाडीत नापणे म्हणून गाव आहे.
हा हा हम्म हम्
म्हणजे मोठाना एक अ एक तीस चाळीस मीटर वर एवढासा हहायला आमड पण त्याच्या खालद पाणी व ते असं व्यू एकदम कडक दिसतोय कडक.
हम तिथं का नेमकं असं तिकीट लागते का जायला कसं.
तिकीट तिकीटतेन काय असं नाही जायचं डायरेक्ट गाडी पार्किंग ला लावून जाय फ्री बघायच फोटो देऊन काढायच.
तखल प जाात बार नजर असन मग
अ न जरा एक नंबर.
ह हा हा
स खड्ड्यात जाऊन त्याच्याबरोबर खाली खड्डा आहे त्या खड्ड्यात पाणी पडतंय. त्यानंतर पुढं जाऊन पाणी परत एक खड्डा आहे त्या खड्ड्यात पाणी परत असं एकदम. क्लास वाटते
बच
हम्म
काय मग अजून कायच नव्हते कॉलेज
कॉलेज काम कर नाही अ चाललेत आपल्या तरे रेग्युलर रलेक्ते नाही आहेत. पेपर चालू होतील आता
हम् हम् ह् ह आहेणले
शिकव नाही तर आपण सरी तरी करायच असते.
शेल्प स्टडी
हो
मग कॉलेजलाच लहानपणी घेतली मग घरी बसून सिलेप स्टडी करा एकक् मिनिट आपण
घरी बसून मग अभ्यास होत नाही रे
हा हा आता शिल्पीस डे करायज म्हण ल का कुठं तर करायजे. मग कॉलेज हॉस्टेल ला पैसे भरा मीस ला पैसे भरा करण्यापेक्षा
घरी घरी कस असते म्हे आहे तुला काय तर काम सांगितलं तुला उटयला पाहिजे.
हा बरं मग दुसरीकडें ह्यायचं तर एवढं ना कोल्हापूर इकडे खाली व कोकणात येण्यापेक्षा तिथेच गावात बिवत किंवा कोल्हापुरात रूम करून एखाद राहायचं.
कोल्हापुरात मी दोन वर्षे काढलीत.
हा हा
काय तही को्हापरातो वर्ष कढलीेढ. कोल्हापूर हे नाही कोल्हापुरात सगळं एक नंबर चालते.
ह डुप्लिकेट झा
होते कॉमपिटिशन आहे रेस्त ती म्हणजे कॉम्पिटिशन आली त्यामुळे आपल्याला अभ्यास जमत नाही आहे. मग आपण अशा ठिकाणी घ्यायचं की तिथे आपला अभ्यास झपला पाहिजे आपण करतोय तेवढा
हा हा हा
कोल्हापूर अकरावी अकरावी बारावीला होता.
कोल्हापुरात मी मी पहिली ते दहावी गावात होतो. त्यानंतर अकरावीला मी कोल्हापुरात होतो.
हम्म हम्म
अकरावी बारावी कोल्हापुरात होतो.
हम्म हम्म तिथे कसं होतं म. चांगलं होत का कॉलेज बिलेज मस्त पैकी.
कॉलेज एक नंबर कॉलेज. महाराष्ट्र कॉलेज म्हणून महाराष्ट्र हायस्कूल कॉलेजचं नाव. असं कॉलेजात का? एकदम स्ट्रिक्ट कॉलेज. एकदम जेल
व्हय.
मोबाईल मोबाईल यूज करु देत्या तिथ.
मोबाईल आजीबात नाही. मोबाईल गावला कि आठ दहा दिवसयच नाही.
हा हा
काढून घ्यायचे डायरेक्ट.
मोबाईल व्हय.
हो मोबाईल नाही. कुठल्या परगीसंघ बोलायचं नाही. ना कोणा संग बोलायच नाही आता काय.
हा मग ते हर्ष बी तुझ्या सोबतच होता काय?
नाही हर्षा माझ्या संघ नव्हता. हर्षा काळ्याकडे होता.
हम्म
ह सजन म्हणजे इथे आल्यावर ओळख झाली ती भागातला म्हणून.
हा हा हा ते
ते मग आता जरा अभ्यास करायला.
हा हा
हा
हर्ष हर्षद फोन करते व्हय.
हा ते फोन हारशा फोन करते रे.
हा मला बी करतो आधुन मधुन.
हा हा
हम्म म अजून कुठ फिरायला परत.
हम्म
मुगळीस कुठ येत देत नव्हती काय जप्त करायच का अलाउडच नव्हत. कॉलेजमध्ये हॉस्टेलला तर
मोबाईल ते एका हॉस्टेलला नव्हतो हो. घरातन येऊन जाऊन करत होतो. परत
हा
ते हॉस्टेला वगैरे असता ना तु घरात अवघड होतं रे.
हम्म
घरातली जरा परिस्थिती आहे. मग घरातल्याच उकार बघायला लागत होत.
ह हा हा
बर हम्म हम्म हम्म काय काय शेतात होत.
शेतात काय आमचं उन्हाळ्याला असे असते. विट त्याला दिले रान आणि विट तयार करत्यात रानात. वीटभट्टीला. हम्म वर्षभर त्या करा नाही ते, तीन तीन वर्षचा करा पासष्ट हजार रुपये वर्षला.
वर्षला.
हम्म!
किती हजार पासष्ट.
हा एक एकर रान आहे रे.
हा..
जास्त आहे भाडं पण आमचं स्वतःचं पाणी नाही त्यामुळे कमी मिळते. पाणी दुसरीकंडे घालात नाही त्याला.
असं आहे मग आपलं सत पननास ललो मग जास्त असणार होय.
हा स्वतःच भाडं असले की गुंट्याला तीन हजार रुपये.
हा, हा.
बस आहे म एक लाख वीस हजार रुपये भाडे जातय. जर पाणी स्वतःच असल तर.
हा हा पाणी नसल्यामुळ तेवढं पण
पाणी नसल्यामु साठ हजारच मिळते, साठ हजार कमी होतात पाणी नसल्यामुळ.
हम, हम.
कशान. पावसाळी काय भिमुख, भात असं असते.
हा मग ते तर राहणार तुम्ही दिले भट्टेळीला आपल्या इर भट्टेला. मग ते रानात मग आपण मातीम बाहेर तुमची राहनाली माती घेतली त
ती बाहेर आणतात की माती दरवेळी आता सीझन झाला काण त्यांचा सीझन झाला कि ती माती ओढतात, आता पावसाळ्यात ती काय करतात. पावसाळ्यात जे हिचा माल असते उन्हाळ्यात काढलेला.
हा ह हा.
त्या विकाच्या पावसाळ्यात मग पा जोपर्यंत राणरी काम होते तोपर्यंत त्यातले एक चार पाच गुंट तो त्याला करायला दिलेय. वीटपट्टीवाला तो करतोय बाकीचा मग एक पस्तीस गुंट्यात आम्ही स्वतः करतोय. आम्ही रान पण कराय दिले, थोडे ह्याच्यात भात. थोड्या हच्यात भे आपल्या घरात खायला विल एवढं असं करतोय.
आप आपली म्हणजे ती बीद भेटलेली तर आपल्या राहण्याचे काय नुकसान होत नाही. माती बीज ज नाही का तस.
नाही नाही नाही नाही, तस तसं काय नाही आता पाऊस झाला का नाही मग पीक संपते. म पावसाही पिकक असतात नुसते आमची मग दिवाळी झाली दिवाळीकडे पाऊस. मिळाला की ते बाहेरन माती आणतत्यात. विठठ्यासाठी मग ती माती ओढतते बाहेरन. पासाठवाले आणतात जास्त जातात सवय. आम. त्यानंतर ती सगळ्या राहनाना पसरात त्यानंतर कल करून ते सातच्याातन विटा करतत्यात, आणि मग त्या भट्टीला भाजायच्या लावून.
हम्म ह ह् बर. तर मु असं शेती ककण असल्या दिलं व्हय.
हा.
बटेन बटेन किती इ देतो मला त्यांना?
काय झालं.
भटिंरनी दिले म्हण ना शेत कसं दुसरं अजून. असं म्हणजे दुसऱ्या दुसऱ्यावर होतो म्हणतो निषेध.
होय.
हा मग तिशेत बर ट्रेन मग तुम्हाला किती हिस्स दोन एक तीन कसे क हिस्स येतात
हिस्सा म्हणजे कसं होतंय आम्ही रान कराय दिले की नाही
हम्
पावसाळी रान कराय दिले ते ते वेगळा वाटकरी हाय रान कराय दिलय ते आणि वीटभट्टीवाला वेगळा
ह ह
आहे मग ते जो रान करायला दिलेय त्याला निम्म शेंगा भात निम्म त्याला निम्म आम्हाला
हा हा तस होय
तो वीटभट्टीवाला तो वेगळाच हाय तो स् तसतर एक तीन चार गुंट्यात आपल्याला भुईमूग नाही तर भात तेज तो करतोय ते तेज तेलाच दुसरा वाटकरी आहे तो तेचात आणि माझ्यात निम्म निम्म
हम हम ह ब हम् हम् म आता काय करायचं पुढं मग आता
आं
आता पुढं काय करणार आहे फार्मसी करून
फार्मसी करून जॉब करायचा म्हणतोय कंप इंडस्ट्रीला किंवा एम आर वगैरे असं काहीतरी पोस्ट बघायचे नाहीतर मग डिप्लोमा वरती
हम् हम
अस एमकाॅम करत करत लेक्चर वयचं
ह हां
मी पेमेंट पण भेटते डग्री पण मास्टर डिग्री पण भेटते ते झाले की मग बघायचं कुठे ते बाहेर जॉब
हा हा
एमकाॅम वगैरे झाले की बाहेर जॉब भेटतो
हम् हम
अस असं पण हाय
काय चालू हाय तुमच्याकडे तसलं काय भूत बितस काय असते नाही
आह
तसली एक करणी माहीताय करणी करत्याती बाहेरच कायतर आसतय बाहेर वास बीस तसलं काय
नाही तसं आमच्या इकडे का नाही ते
कळाले रे म्हणून म्हणलं विचारलो कसं काय असत कोल्हापूरला तुमच्याइकडे काय
ते असते ते ते वेगळी करणे असते करणे म्हणून करते ती
हा हा
ते जाम माणसाला आस हालाय सहीत येत नाही
हम हम
कोल्हापुरातल्या पेक्षा हार्ड इकड कोकणात असतय
हम् हम
एकदम हार्ड
हम्
माणूस पाच मिनिटात ते त्याला काय पण होऊ शकते असं एवढं हरड असतय
हा
व्हय
ब मग हा काय चालू आहे म तुमचं
काय नाही बघ आता उद्या कॉलेज आ सुट्टी आ संडे
हम्म हम हम् हम
मग बाकी काय म्हणतोस
काय कायलं आणिवता
ह जिम ल वगैर काय
नाही आज सुट्टी सुट्टी आज
हा हा हा
बते ठ का
हम् थां जरा एक मी करू थोड्या वेळात जरा कॉलेज याला आहे मला
बरोबर चालत चालते
हम्म बरोबर
वा बाय बाय
बाय बाय
हम